हा नमस्कार बघ ताई
नमस्कार
काय म्हणता?
काय बोलणार आता मी म्हणजे मजाच येते म्हणजे आता नेमकं आपण कसं वेगळ्या टॉप
च्या रोजगारावर बोलताय का तुम्ही?
हा चालेल, हो हो चालेल, चालेल हा हा
तर महिला रोजगार हो महिला रोज कारण म्हणजे महिला काय काय घरबसल्या करू शकतात ना? असं म्हणताय ना अच्छा हो हो हो तर महिला महिला काय आहे की बऱ्याचशा कारणाने घरी. राहावं लागतं महिलांना नाही का? कि हा करिअर गॅप होतो त्यांचा म्हणजे? एक तर शिक्षण अपुर राहत काही सामाजिक अ किंवा? अ कुठल्याही कारणाने समजा, नाही का? मुलीला शिकवलं जात. नाही जास्त आत्ता आत्ता शिकायला लागल्या पण तरी सुद्धा मग मूल झाल्यावर पण तिला मग घरी राहावं लागत आणि. हो तर त्यामुळे अ महिलांच्या रोजगाराचा प्रश्न आहेच. तेघरी बसून काही त्यांना करता येईल का किंवा ह किंवा नोकरीत सुद्धा त्यांना काही अशी काही अ पार्ट टाईम कि जे. घराची पण जबाबदारी मुलांची जबाबदारी नाही का? त्या दोन्ही. सांभाळुन अ काही मिळूं शकेल का आणि बऱ्याचशा. हो या पण शिकलेल्या महिला सुुद्धा घरी आहेत नाही का? का आणि त्या मग त्यांना है ना? हु
हम्म हम्
हम्म त्यांचं टेन्शन वाढत आहे आणि त्यांचं हा. त्यांना स्वतःला तर टेन्शन येतंय पण दुस. ऱ्यांना पण ते घरातल्याना उपद्रवी म्हणून नाही का? झालेले आहेत असं पण आहे तर काय वाट?
ह बरोबर आहे ना कारण त्यांना वाटतं एवढ शिक्षण घेऊन आणि एवढे वर्ष आपण शिक्षणात घालून एवढे. स्किल अ शिकून घेऊन काहीच उपयोग नाही असं वाटत असनार त्यांना.
हो बरोबर.
हम्म करायला पाहिजे त्यांच्यासाठी. प्रयत्न किंवा त्यांनी स्वतःसाठी प्रयत्न केला पाहिजे.
बरोबर. आणि शिकलं पाहिजे नवीन तंत्रज्ञान पण त्यांनी शिकून घेतलं पाहिजे नाही का?
अगदी काळाबरोबर जायलाच पाहिजे त्यांनी.
हो म्हणजे मग घरात बसून पण त्यांनी कमीत कमी शिक्षण जरी घेतलं. वेगवेगळ्या मीडियाचं सोशल मीडियाचं तिथे कसं टाकायचं आहे. तर आता उलट जास्त संधी उपलब्ध झाल्या नाही का? महिलांना आहे ना.
ऑनलाइन भरपूर करू शकतात. हम्म आणि समजू शिलाई वगैरे च तर. शिलाई अं म्हणजे आता ह्या व्यवसायात पण भरपूर हे स्कोप आहे. सध्या आपण.
हो
डिझानिंग मध्ये मध्ये पार्लर मध्ये हो हुम हो हो म्हणजे त्या स्वतः शिकले तरी अजून चार लोक लोकांना शिकून त्यांना पण रोजगार देऊ शकतात.
हो हो हो आणि महिलांचेच असे किती? किती तरी बिजनेस आहेत ना करूच शकतात ना अस, तर त्याच्यामुळे? हा तर त्याच्यामुळे त्या गोष्टी आता. सोशल मीडियामुळे जग पण जवळ आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी करणंच गरजेचं आहे फक्त त्यांचं काय आहे की ते? शिकत नाहीयेत. ती गोष्ट एक थोडीशी अ जाणवते आहे की शिकून घेत नवीन गोष्टी शिकण्याची उर्मी असते ना तर ती मधल्या काळात. ची नाहीशी झालेली आहे आणि आता ते सोशल मीडिया वापरतात पण अ त्याचा अ दुरुपयोगच जास्त करायला लागला म्हणजे मनोरंजनासाठी बरोबर ना बरोबर ना आणि मनोरंजन करता करता त्या इतक्या ऍडिक्ट झाल्या ना त्याला आता सारखं तेच- तेच आहे ना तेच- तेच करून लक्ष कुठेच नाहीय त्यांच म्हणजे चांगली एनर्जी त्यांची त्याच्यामध्ये जाते ते आहे नाही का? हो.. हो.. का
आवाडतें ना कोणच्या आहारी जाणं पण चांगलं पण कसं चांगल्या गोष्टीसाठी गेल्या आहारी तर ठीक आहे. तुच काय काय शिकत गेला तिथून बाबा ऑनलाईन कोर्सेस केले कुठले
हो
ते जास्त बेस्ट आहे ना
हो.. ना.. हो.. ना.. म्हणजे आपलं नॉलेज पण वाढतं ज्ञान पण वाढतं आपलं आणि आपण ते देऊ पण शकतो नाही का आणि ज्या वेळेला आपल्याला संधी मिळेल म्हणजे अ आता आपल्याला स संधी नाही तोपर्यंत शिकून घेतलं आणि ज्या वेळेला संधी मिळेल त्याचा वापर केला. अस असं त्यांनी करायला पाहिजे नाही का
हम, आणि मला अगदी वीस हजाराची स्टार्टिंग पाहिजे असंही नाही जसं इन्कम होत राहिल, तस हळू हळू वाढ जाणार ना
वाढत जाणार बरोबर ना आणि अनुभव, अनुभव पण वाढतो ना
हा अनुभव
अनुभव आणि अनुभव वाढला की मग पैसा आपोआपच येतो नाही का
नाही तोच आणि स्वतःचा पैसा ऐसा मेहनतीचा म्हणजे किती ते सन्मानात च काम आहे ना
सन्मानाचं काम आहे खरयं खरंय हेच महिलाना हम हेच महिलाना आता प्रशिक्षणाचं महत्त्व पण सांगित सांगितलं पाहिजे त्यांना, कि हे वेगवेगळे जे कोर्सेस आहे ते करून घ्या, ऑनलाईन शिकवून घ्या. नाही हल्ली शिकण्याची ऑनलाईन पण अ सुविधा झालेली आहे ना.
आणि बऱ्याच बायका शिकत पण आहेत काय- काय, काय -काय ऑनलाईन बनवणं वगैरे हे सगळ आता प्रात्यक्षिकापेक्षा ऑनलाईन पण जास्त चालतय म्हणजे आपल्याला वाटत की पदार्थ आहे तर प्रत्येक शिक्षकला माझी नाही पण ते बघून बघून पण इथं
हो ना, हो ना आणि त्याच्यामध्येच जास्त प्रॅक्टिस केली का मग मास्टरी पण होते त्याच्यामध्ये नाय का असं हम्म आत्ताच आम्ही एका महिलेला म्हणजे बऱ्याच महिलांना आम्ही शिकवलं ना तर ऑनलाईन त्यांना ट्रेनिंग दिलं वेगळ्या एका विषयाचं अ हस्त हस्तकलेच्या विषयाच पण त्या चांगला त्यांना रोजगार मिळाला आता त्या ट्रेनर म्हणून आमच्याकडे काम करता आहेत म्हणजे ह शिकव ता आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये जाऊन शिकवता आहेत तर हे खंर शिक्षणाचं मूळ उद्देश आहे नां की आपल्याला जे माहिती झालंय ते आपण आपल्या ज्यांना ती सं हं संधी मिळत नाही त्यांना द्यायला
हुं आणि गाव पातळीवररून तें जास्त झालं पाहिजे कारण इथल्या इथं मुलींना मिळू शकतात जॉब कंपन्या अनेक असतात. सिटीमध्ये गावाला तेवढी सुविधा नसते की एवढ्या लांब जाणं येणं तालुक्याला जिल्ह्याला. तिथे ते ऑनलाईन करू शकतात. त्या म्हणजे गावात गावातल्या बायका मिळून सुद्धा.
हों नां हों नां तर त्याच्यातून आणि हों पैसे मिळवणं महत्वाचं आहे. म्हणजे ज्यावेळीला त्या कमवायला लागतात नां त्या वेळेला त्यांना क कळत. की पैसे खर्च करताना आपण काहीच विचार करत नाही पण कमव त्यांना किती कष्ट लागतात असं नाही का तेव्हा त्यांना ते
तर बचतीकडे पण कल वाढतो बायकांचा कि नाय ना कसं खर्च करून जाऊ दे बाबा पुढच्या वेळेस घेऊया असं
खरेयं खरेयं खरेयं पुढच्या काळात त्यांना बचतीचं पण महत्त्व आहेच न
हुं हुं हुं कारण अस्थिर आहे ना सगळं सगळे जगच अस्थिर आहे.
बरोबर! बरोबर!
हां म आपल्याला नाय फायदा झाला तर आपल्या नंतरच्या लोकांना तरी होऊ शकत.
हों खरंय खरेयं ना तो महिलाराचा म्हणजे तो ज्वलन तो प्रश्नचयं खरा महिला रोजगाराचा आणि त्याच्यासाठी छोटे छोटे कारण त्या एखदम करोडोच्या बाता करायला लागतात ना महिला.
हों.
त्याच्या त्यांना छोटे वाटतात तर छोटे पैसे सुरुवात करणं. आणि त्याच्याने आत मग सन्मान पण वाढतो आत्मविश्वास वाढतो नायी का? नायी का?
ए एकाच्या दोन दोघांना दोन्हीच्या चार चाराच्या चाळीस बायका सहज होतात पुढे. वाढत जातय. तें म्हणतात नां संत कोणी म्हणून गेले केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे.
पाहिजे हों नां हों नां हो
काय काय बायकांना कसं वाटतं स नवरा कमावते मुलं बाळ कमावतात चला मी आपली इकडे फिरेन तिकडे फिरेन अशा खूप बायका बघते मी सहलीला जातात किटी पार्टी करतात पण काय उपयोग त्याचा.
हों नां हों नां.
आणि पुढे वेळ कशी येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे पैसे कमवण्याची अक्कल तरी त्यांना पाहिजेच तेवढी आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळ शिकून घेणं किंवा नायी का सोशल मडियाचा वापर अं चांगल्या दृष्टीने काही प्रॉडक् क्ट तयार करत असतील तर ते तयार करून ते विकणं आ
विकन आणि ऑनलाईन वरून अं जनसंपर्क केवढा होऊ शक तो आपल्या कितीतर लोकांना जोडू शकतो आपण तीच मैत्रीणी आ ती मैत्रिण तिच्या मैत्रिणीला सांगू शक
हों हों अशी कितीतरी कामयतं पण त्यांना एक की नाही करत ना आणि त्यांना त्या अशा सगळ्या झगमगाट आहे ना त्याच्या मध्ये त्या हरवून गेल्याय खर म्हणायला तर अस आणि जास्त अपेक्षा त्यामुळे त्या काहीेच करेणाश्या झाल्या अस होत एवढा सोशल मीडिया चांगला आहे तर नुस तच बघण्यात काही अर्थ नाही त्याची कृती
हो अगदी अगदी म्हणून मला कधी या एजेड बायका सुद्धा काम करताना दिसतात ना खूप कौतुक वाटत पण या पोरींना चांगल राहाव अस वाटत आरे ते हे लाईफ नाहीये तुमच. ह्या वयात तुम्ही कमवल पाहिजे.
खरय वेळ कधी, कशी येईल सांगता नाही येत नाही का त्याची? त्याच्यामुळ पैसे कमावण गरजेचच आहे.
अगदी खरय.
आणि त्याच्यामुळे आत्मसन्मान पण वाढतो ना? हो, त्यांना कळत ना, विश्वास पण वाढतो स्वतःवरचा.
की आपण हे करू शकतो.
आपली निर्णय क्षमता वाढते, सगळच वाढत म्हणजे आत्मविश्वासा बरोबर.
बरोबर ना, तर हे पण आहेच आणि मेन गोष्ट म्हणजे की टेन्शन येत नाही, स्ट्रेस येत नाही, नाही. मग तणाव रहित होतो ना, म्हणजे चांगला प्रकारचा तणाव येतो, कामाचा तणाव म्हणूया आपण, आहे की नाही?
आणि का म्हणजेे रिकाम मन सैतानाच घर. घर तर डोक्यात विचार येत राहतात. मग सासरी काय? खटकल का नाही माझ्या माहेरी तर अस होत इथे असच आहे. ते एक छोटासा असतो बिंदू, तो मोठा मोठा होत जातो आणि त्यान डोक ग्रासल. त्या बाईच तर ते ही वेळ सावरू शकत एखाद काम आणि ब तुम्हाला नसेल, तुम्हाला कोणाची हमाली करायची, जॉब करायचाय तुमच्या आवडीच ह्याच्यामध्ये करू शकता ना?
करू शकता ना, बरोबर काहीच भांडवल नसेल तरी होलसेल ने घेऊन रिटेल करण विक्री करण. करण एवढ तर करूच शकतात त्या, नाही का? अस. किंवा स्वतःला, आपल्याला समजा स्वतःचा विकास करायचा आहे. तर मग काही ना काही शिकू तर शकतातच ते. अस हो, छोट्या-छोट्या बऱ्याचश्या हस्तकला. इतके विषय आहेत ना, ज्या आपल्या पारंपरिक कला आहेत, त्या शिकून घेत अगदी घरच्या आजींकडून शिकून घेतल्या त्या पुढच्या पिढीला आपण देऊ शकलो, तर किती छान गोष्ट होणार आहे ना?
हो आता गोधडी हा प्रकार जुनाट वाटतो. तो पण किती छान वाटतो तो, आता फॅन्सी फॅन्सी ते पॅचवर्क पण.
ते क्रोशाआर्ट आहे आता ते पण आता कि ती जुन झालेल आहे. म्हाताऱ्या म्हाताऱ्या बायका करतात पण, आता ते परदेशात खूप जास्त त्याला महत्व आलेल आहे नाही का?
आता कलेच महत्त्व लोकांना जास्त समजायला लागल आहे.
समजायला लागलय बरोबर तर मग त्याच आपल्या घरात जर असतील, तर त्या पण जोपासायला पाहिजे त्यांनी शिकून घेतल्या पाहिजे, त्यांनी नाही तर मग हे ह्या वयस्कर लोकांबरोबर त्या कलाही निघून जातील नाही का? तश्या लोपपावतील नाही का?
आणि अशे पदार्थ पण खूप आहेत की जे जुन्या बायका करत होत् त्या आता हाय तर मिळते पण, ती चव नसते ना.
हो ना हो ना, त्याचे व्हिडिओ केले, त्याचं काहीतरी लिखाण करून ठेवलं तरी सुद्धा मोठी गोष्ट होईल नाही त्या म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत हम्म.
आता का इतकं चांगलं माध्यम आपल्या हातात आहे, तर सरळ लगेच व्हिडिओ करू शक तो तिथे चेहरा दिसल्याच पाहिजे असही काही न
काही नाही आहे हो ना हो ना. आणि नुसतं संग्रह ही ठेवलं जेव्हा पाहिजे तेव्हा दिलं तरी ते खूप छान गोष् ट आणि हल्ली ते तसे ग्रुप पण तयार होतात समविचारी लोकांचे नाही का? त्यामुळे त्याच्यामध्ये पण त्यांना अ स्वतःच अस्तित्व पण जाणवतं ना त्याच्याने की मी हे करू शक ते आणि हे कुणाला तरी आवडता आहे मी केलेलं.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट कौतुक केलं पाहिजे ते तुमचं म्हणणं पण मला वाटतं खूप दुसऱ्याचा कैतुक करायला शिकायला. आलं पाहिजे तर आपलं पण कौतुक म्हणजे आपलं कौतुक कोण ना ना करू पण आपल लोकांचं केलं तर त्याच्या शहरावाचा समाधान बघायला.